हो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो बोल कि
आवाजच येन झालाय तुझा?
आताला येएला.
काय तेे
आता आलाय काय?
हा आठ आला. एकत त्यांच ह ऍपला आवाजला कमी आहे का कॉलिंग साठी कसलं काय काढलंत क बक्की आ लही कमी आहे का कॉलिंग सा आवाज कशाला असलं टाक दिलात का नाष्टतव.
तुला प तुला पण पहिला यश तास घालता.
अगं माझं पहिलं टास्क भरपूर केलात मी जवळ जवळ मला. अ दोन हजार काहीतरी आलते तेवढं टास्क करून.
हा.
मग तेवढं भरपूर टास्क केलात मी. थोडा सगळ्याचे असे पाचशे पाचशे असं चार वेळा आले पैसेे.
हम आता ह्याचा आपल्या एक कॉलला शंभर आहे काय?
नाही नाही एकोला शंभर नाही एका मिनिटाला दहा रुपये आठ रुपये असग का त्रासते. एकदम हा टास्क कमप्लीट झाल्याशिवा पैसे येत नाहीत.
हा.
पूर्ण तीस कॉल व्हाय पाहिजे मग पैसे ना तुला आता माझा परवा कस? झाल को नष्ट पई लोक अ आणि काहीतरी कुठला ज केलय गणष्ट मला आठवा त्याच्या साडेतीीनशे रुपये आलात.
कसं ग?
काय कुठलं लोक आणि आणि काय ुत बेटस् त्याच आले.
हा.
खरं टास्क मी कधी केलाय तेच मला आटवण.
ह ह.
नाहीच आहे माझ्या हत हा.
हम.
टास्क ची एंट्रीज नाही कुठलं हो होन स्टोर साडेतीीनशे रुपयाला त्याचे
हम.
परवा चालत ग आता होय. तेरा तारखेला कायत नाही काल नाही परवा बारा तारखेला आलात.
हम ह. आता हे तीस तीस वयाला एक पंधरा वीस दिवस लागल.
होय लवकरच नाता मी किती दिवस झालो बघ कोणच नव्हत बोलायला. किती ते प्रति हिज्या बरोबर कोण आपली पूर्वा बरोबर. थोडं तिच्या्याबरोबर एक चार पाच कॉल केलं हा तिच्यावरच झालाच हा कॉल.
हा.
होय पूर्वा बरवडे नाही काय तिच्यासोबतच.
हम् हम्.
आता तुला जॉईन केल मग तू तुझ माझ्या आता होतील. अक कोण तर शोध तुझं तेवढ तीस कॉल व्हायला पाहिजेत की
होय. आता फोन नळ.
नाही तर कोण तुझ्या ओळखीचा आहे का बघ त्या ग्रुपला आपल्या कार्याच्या
हम्म नाही तर आपल्या कॉलेजमधलीच पाहिजेत काय तसं का नाही.
नाही नाही त्या कार्याला जे कोण रजिस्टर आहेत नंबर कोण पण ग्रुप मधले आपल्या त्या फोन फ्रेंडच्या ग्रुपला जे कोण आणत ना.
हम्म.
त्यापैकी कोणाला पण केलीच तरी चालते म्हणजे त्यापैकी कोण तरी ओळखीचा असेल तर बोल ना अनोळखी एवढ को काय बोलणार हाईस ते
होय. हा नाही तरी दुसऱ्यांना ऍड करायला लावलं ते आपल्या कॉलेजमध्येच पाहिजेत त्या तस का नाही?
आता ते मला पण नाही बाई माहिती तो सध्या तरी मला कॉलेजमधली जाॅड होते तेवढं मला माहिती आहे, कारण कॉलेजचाच ॲप आहे ना तो आपल्या.
होय
हम्म मग काय माहित नई मला एवढ. ते विचाराय पाहिजे, ग्रुपला मेसेज टाक की तिथे हा स्वप्निल सर म्हणून कोणतरी आहेत बघ, स्वप्नील सर एक आहेत आणि साक्षी मॅडम एक आहेत्या. त्यांना म हे करून मेन्शन करून मेसेज टाक की चालते का बाहेरचं ॲड केलं तर?
थांबा एक मनिट
हम्म.
फोटो आणि आधार कार्ड आहे बघ फोटो कहा है तेरा? हो
तेवढंच होतं ना एडिट करायचं, झालं?
त्याच्याज हाय तो, हाय ना आलो. हो बस आधारकार्ड पाहिजे त्याला. समा हे कोई
ह्या साइडला तिकडं काय आहे ते मळ्यात असणार. खाली
क्या काय तू, क्या वोह या नाही मग काय आहे ते
काय झाल नाही सर आलेच नाही अजून? भेटू ना मग काय बोले घ्या म्हणले नको बोलले ना? हा बोल
बोल की
काय करालीस?
काय नही तेच आधार कार्ड पाहिजे होत म्हण मम्मीच.
हम्म मी कोण कोण जाणारेस उद्यापासन?
कोण कोण हाईत काय माहित आता
हम्म?
आता तिथ गेल्यावरच काणार कोणीकणी ति सुवानी करुणा पुनम श्वेता ह्यात जरा आहेत
ती बी हाय नव्ह येईल की किती रुपयाला हाय ओढी ती तर ना
हम्म
अंकी म्हणाला लागल्या टी सी मिळतोय म्हणा.
मिळतोय
मी म्हणाय लागल्या. म्हणाय लागलं ती वि मी तिला विचार लालतो सरांना तर तिने मलाच विचार सांगितलं तर बघून म. आता कॉल करराचय सरांना.
विचारा पाहिजे कॉल करून, असं मिळते काय? अंकी म्हणली मिळतेय बघ म्हणा लागल्या, आज गेल ती किती.
हम हम.
मग ते फो ते टीसीचं पण का तर लिहून द्याय लागत फॉर्म आपलं ह्याच्यासारखं. आपला रिझल्ट घेताना अर्ज करायला लागतील ना तसं.
हम हम.
ते फोटो पाठवले दोनीचे पण मला.
हम्म हम् मला ते निकालाच पाठव की.
हम्म माझं बी लिहून आणखी जरा साने तेवढं, आणतीस की रिझल्ट.
आणतो की.
तुला तर रोल नंबर नाही सगं हुडकून द्याय पाहिजे तर घरात गेल्यावर बघतो.
हम्म.
लिहा मी लिहिणार होतो आज आता घरात जाऊन मला लिहायचं. घेऊन जाय जायचसोड कॉलेज मध्ये एक दिवस आणि.
हम.
कारण ते टीसीच सरना विचारून ते पण आणायला जाय लागणार. इ बी सी चं पण त्याच्यासाठी जायला लागणार.
ह.
मगून फक्त एक काम कर साईन तेवढ घेऊन ठेवतेस माझं?
ती घेतली ते.
हो, हॅलो.
हा घेतो की.
मग लिहितीस काय तुज तु लिही मी तुला रोल नंबर वगैरे तर काय काय तुला पाठवतो संध्याकाळी जाऊन बघून.
हा.
आणि. साईन घेऊन ठेव बघ रिझल्ट पण जर घेतलीच तर घेऊन ठेव तुझ्याकडं मी येईन तेव्हा मग दे मग. लाग चालते कॉलेज मध्ये.
चालते.
त्या काही फैकार लागतात ना दहावीस रुपये घेतात.
होय घेतात की.
ह आल्यावर देतो तुला मीन तर ऑनलाईन करतो.
हम्म. आणि टीसीचं काय करणार मग?
ती त्यासाठी यायच लागणार की मला बघी आधी सरांना कॉल करून. विचार ना देतात काय? मग. एबीसी साठी आणि ते यायच पाहिजे ते कायसं लवकर सांगणा झालंय काय.
तिथे येेऊनच बघाय पाहिजे.
तर काय, सर काय बोलनाच झालंय सोड बाई आणि.
आज केलतीस त्याला फोन?
नाही काल केलतो, सर म्हटला उद्या दुपार नंतर करा अजून केलेलंच नाही मी लक्षात नाही माझ्या.
हम्.
हा बघूया आता काय सर आल्या असतील का असतील की सााडेच्याार वाजल्यात. पासला जातात ना?
पास ला होय, पास ला जातो.
बघाय पाहिजे कॉल करून.
व्हय. आणि पणी काय कराल्या काय माहित.
ती काय करत्या ती गारमेंट शडसर दुसरा काय करत नाही अजून घरातच आहे ती.
तिच्या्याकडन काय गारमेंट सुटत नाही. तिला काय केली तरी नाही काता काय फरक पडत तिला.
परवा एनिवर्सरी होती की.
व्हयं गिलतीत ना फिरायला आंबा घाटला.
हम्म. आणि काय.
काय नाही बघ.
हम्म.
आता नऊ मिनिटं झालं सां दहा मिनिटं होतील आता.
नऊ झालीत.
दहा दहा मिनिटं करून, कट करायचांय कॉल.
होय ना आता नऊ वाजून नऊ मिनिटात तीन सेकंड झालं. किती धा झाल्यावर कट करायचं काय.
हम्म जरी दहा मिनटं होऊन गेल तर चालतय नाही तसं थोडंफार पण दहा दहा मिनिट अस कॉल करायचे आहेत. आणि जर एकशे ऐंशी मिनिट आपला कंप्लीट झालं तर पुढं कॉल लागत नाही.
काॅल काॅल काय.
एकशे ऐंशी मिनिट व्हायला लागतय ग म्हणजे. एक तर तीस कॉल करायचे किंवा. एकशेऐंशी मिनिट. असं बोलून व्हायला पाहिजे.
एकशेऐंशी ते तेवढंच पडतंय काय नाही.
हा मग तेच की खर तीस कॉल होत नाही ना आपण दहा मिनट काय दहा मिनिटं म्हणजे दहा मिनिटाला कट करत नाही.
व्हय.
हा मग ते त्यामुळंच. एक अठ्ठावीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, असठ्ठावीस असे एवढेच कॉल होतात. आणि, एक श्याऐंशी मिनिट झालं की मग पुढं कॉल लागत नाही मध्ये स्टॉप होतय.
व्हय.
हम्म.
म.
ते खाली घेतला नाही एंटर करून. ते नेम खाली गेलेलं हाय. ते हा.
मग त्या पुढं काय करायचं.
मग ते टास्क संपला की मग ते स्क्रीनशॉट काढून टाकायचा टास्क कम्प्लीट झालाय म्हणून. आपलं नाव नंबर टाकायच टास्क कमप्लिटेड म्हणून मग त्यांनी पेमेंट करत्यात.
मग एक दोन दिवसात येतय पेमेंट त्याचं.
माझं गुगल पे च काय बंद पडलंय काय माहित काय झालंय त्याला.
काय ते.
गुगल पे हाय.
काय झाल.
काय नाही बघ बागात आहे मी काय ओपणच होईना. हॅलो.
ऐ नाही ते तुझा अकाउंट ऍड का होई अँप ला. अ ते आता हा टास्क कंप्लीट केलीस की मग तयार करता येते तिथ.
ह हा ते नाही म्हणाल मी ओरिजनल माझं गुगल चालो हो त्या हॅलो.